हॅलो. नमस्कार तई . बस मजेत.
ह बोला.
हो अ आज आपण आता जरा एक वेगळाच विषय घेऊया. पा मारूयात अ. टाकाऊ पासून टिकाऊ ज्या वस्तू बनवल्या जातात.
हो हो.
हा त्या म्हणजे आज हा आणि म्हणजे. आणि हा जो विषय आहे किंवा ही पण एक कला म्हटली तरी चालेल. आणि याच्यातून. पण खूप मोठा रोजगार निर्माण होतो आणि. आहे पण. अक्षरशः आपण घरामध्ये आता बहतेक लेडीजला जर छंद असेल. तर घरातल्या घरात पण आपण एखाद्या काही वस्तू असतील.
टाकाऊ असतात त्याच्यातून पण. पण टिकाऊ म्हणून वस्तू वापरून पण रियूज म्हणतो आपण त्याला.
हो बरोबर.
तर तसं आपण करू शकते आता बऱ्याचदा. आपल्या तेलाच्या बरण्या वगैरे असतात बघा. थोडा जर विचार केला जर एका त्या गृहिणीकडे जरी. खाली कण्याची जर नजर असेल. तर ती त्या कॅनला फेकून नाही देणार किंवा भांगरवाल्याला नाही देणार. त्यात कॅनप कट करून त्याच्यामध्ये झाड लावून. कुड्डी आपली एक तयार करून एक झाड बस्त छान त्याच्यामध्ये लावून त . ति टाकापासून तीिक उपयोग करू शकते ती त्याचा
हो हो खूप छान खूप छान उपयोग होऊ शकतो अशा प्रकारे हो
हां क तसच आपल्या घरातले बेडशीटस वगरे. आता त्याच्यामधून जर आता कोणी बेडशीट इथे फाटली तर द्या फे कोणी. किंवा पाय पुस म्हणजे असं पुसायला घ्यायला ते पुसायला किंवा हातपु असं काहीतरी. कपडे. फॅन वगैरे असं करतात पण एखादी जकडे ही जी कला असेल टाकाऊ पासून टिकाऊ. ती काय करेल ते बेडशीटचे तुकडे करणे सोपनी. त्याला आपण आणखीनस्त. घरात छानपती सोबत असं पायपट बनवेल किंवा पिलो क बनवेल ते असं टाकापासून ते काही करू शकतात. आता असंच जर म्हटलं हे तर झालं घरातलं झालं.
हा
ओके ना याच्यातून रोजगार निर्मिती म्हणजे कशी होऊ शकते आता तुम्ही बाबा ऐकलं असेल किंवा बघितलं असेल क काय काय ठिकाणी रोजगार निम म्हणजे तुमच्याकडच्या साड्या आणून द्या कपडे आणून द्या त्याच्यापासून ते मोठे मोठे छान गालचे तयार करून देतात
हो
सतरांजा तयार करून देतात गोध्या म्हणजे हा केवढा मोठा बिझनेस आहे अ आज माझ्या ओखीच एक जण आहे गोधडी त्यांची जे बनवतात ते परदेशात जातात त्यांच्या गोधडी हो ह खूपच छान ना म्हणजे तुमच्याकडचे कपडे आणून द्या साड्या आणून द्या त्याच्यापासून गोधळ्या तुम्ही बनवून घेऊन जा बर त्या गोधळ्या आधी सुरुवातीला एक ती स्वतः गज होती मग ते जरा तिला तिच्याकडे जास्त तर लोक द्यायला लागले तिने तिच्या आठ दहा बायकांना तिने कामाला लावलं तिने म्हणजे बघा बर स्वतःचा बिझनेस तर केलाच पण दुसऱ्यांना शिकवून त्या लोकांना पण तिने कामावर ठेवलं त्यांना पण तिचा उदरनिर्वाह त्यांना करून दिला म्हणजे हे पण एक आहे ना टाकावपासून
हो खरे खरे खरे खूपच छान खूपच छान उपक्रम हा तसंच बघा या आपण साड्या असतो काठा पदराच्या साड्या असतात तर त्या नेसून नेसून बायका कंटाळून जातात की त्यांना कोशा वाटायला लागत मग त्या अशाच टाकून देण्यापेक्षा किंवा असंच इथे तिथे त्याचा मिसयुज करण्यापेक्षा त्याचा छानपैकी ड्रेस ब येत ह आणि ते आता ट्रेंडिंगमध्येध्ये बरं का आता फॅशनमध्येध्ये त्या साड्यांचे बनवलेले ड्रेस आहे ना ते आणि एक साडीचे दोन ड्रेस बनवता येतात. म्हणजे घरात जर त्या बाईला दोन मुली असतील तर त्या दोनही मुलीं काम जात त्या एका साडीमध्ये ह हा
ट्रेंडिंगमध्ये आणि खरंच त्या म्हणजे ज्या साड्या नस पणट येतो तर स्वतःचा एक तर ते स्वतःचा ड्रेस तरी शिवतील किंवा त्या आता एक का शहरामध्ये असं आहे कि तुमच्या पैठण आता पैठाण नेसून नेसून पण जुन कंटाळा येतो नवीन वता खाल्ली कस आहे पैठणी म्हणजे आता भरपूर प्रकारच्या पैठणी येतात आता
हो हो हो
आपल्याला एकच माहिती होती पैठणी म्हणजे येवला पैठणी मोराची हा येवला पैठणी हा येवला पैठणीवर मोराचीच डिझाईन असते येवला पैठणी पण आ असंख्य नाव आहेत त्याच्यामध्ये पैठणीचे
हो हो
आता नेसून नेसून मग जुन्या मध्ये कंटाळ येतात बघ एक असं त्याच्यामधून हेच परत टाकावापासून टिकाव कंटाळला तर एक एका बाईने हे ती कला लक्षात घेऊन स्वतःची एक दृष्टी कलेची तयार करून घरगुती आधी सुरुवात केलं की पैठणीच्या मध्ये काठ असतात त्याच्या पाासून छोट्या छोट्या पर्स पाउच तयार केले हा खूप दिसतात छोटे छोटे पाऊच मग पर्स मग छोट्या मोठ्या हॅड बॅग टोटे बॅग म्हण बघा त्याला तस मग की कधी मंग पण करायला लाग अर तने बुट सुरु केलं त्याच्यावरी तुमच्या पै ठण्या आणा आणि तुम्हाला जे काय पाहिजे ते आम्ही तुम्हाला तयार करून देऊ
अरे वा
बर हे तर एक शॉप तयार झालं ति तर त्याच्या मागे हे सगळं बनवणारे जे लोक आहेत त्यांना पण त्यांनी रोजगार निर्माण करून दिला की नाही
हो बरोबर हो हो
हे का असं आहे की नुसतं आपण म्हणतो काय ते टाकावू वस्तू कि काय पण त्याच्यातून पण जर तुम्ही जर तुमची जर ती दृष्टी असेल किंवा तुमच्याकडे जे जे कला असेल तर नक्कीच हा तुम्ही स्वतः तर करालच पण तुमच्या बरोबर आणखीन आठ दहा लोकांना तुम्ही तिथे रोजगार तुम्ही निर्माण करून देऊ शकता म्हणजे ह खूप मोठी गोष्ट आहे खरं तर एक प्रकारे
हो हो हो हो तसच बघा ना हे प्लास्टिकच्या पिशव्या अस त्यात आपल्याकडे येतात बघा कॅरीबॅग असता तर कॅ पासून आता बायका फुलं बनवायला लागली छान हा फुलं बनवतात आणि ते बनवलेले फुलं म्हणजे डेकोरेशन साठी छान दिसतात आपल्या लग्न कार्यासाठी बघा किती फुलांची मागणी अस त्या मांडवामध्ये असे फुलांची सजावट केलेली असते नवरदेव नवरीच ते अ बसायचं हे असतं खुर्च्या असतात त्याला पण त्या फुलांची सजावट केलेली असते सुंदर तर अशा प्रकारे त्याचा भरपूर उपयोग होऊ शकतो त्याचे मोठे ऑर्डर मिळू शकतो म्हणजे जर असं जर कला असेल तर
कला असेल तर बरोबर आहे म्हणजे कॅरीबॅक म्हणजे कोणी विचार सुद्धा करू शकत नाही कॅरीबॅग पासून इतकी सुंदर फुलं होऊ शकतात आणि कसं एक कॅरी बॅग हे म्हणजे फुलं जर केली तर ते होऊ शकतात म्हणजे ते खराब नाही होऊ शकत कधीच जर आपण नॅचरल जर वापरलं तर म्हणजे आत्ता वापरलं स संध्याकाळी प्रोग्राम असेल तर ते मोरझावून जातात ह
हा
कॅरी बॅगचा कसा रियूज पण होतो परत आणखीन तुम्ही दुसऱ्या कार्यक्रमाला सुद्धा ती वापरू शकता असं कॅरीवॅब ची कलर आणि कॅरीवॅब मध्ये असंख्य कलर आहेत काय सुंदर सुंदर दिसतात ती पुढं
खूप सुंदर दिसतात कोणी म्हणणार नाही का ते म्हणजे आर्टिफिशियल आहेत
हा नॅचरल नॅचरल एकदम तसच आपण तर आता कागदाचे जे झाले किंवा कांद्याची सालं जी असतात ना
हा
कांद्याच्या सालीपासून सुद्धा सुंदर सुंदर फुलं तयार करता येतात
हा
हा त्याच्याासून पण सुंदर फुलं तयार करता येतात आता झाडाची पानं झाडाची पान त्या एक प्रोसेस आहे म्हणा जु म्हणजे झालेली पान असतात म बरीच प्रोसेस आहे ती वाल्यानंतर तर त्याच्यावर पेंटिंग करणं किंवा त्याच्यापासून फ्लाॉवरपॉट तयार करण ते पानं वापरणं त्याला जाळी जाळी पडते एक प्रकारची त्या पानांना हा हा म्हणजे हे पण एक प्रकारे टाकाऊ पाासून टिकाऊट झालं म्हणजे एक याच्या मागे फक्त एक दृष्टी पाहिजे आणि एक आपली कल्पना श पाहिजे हा मग त्याच्या पाासून तुम्ही काहीही करू शकतात आणि हच्यातून तुम्ही एक तुमचा छंद पण आहे आणि त्याच्यातून तुमचा ते रोजगार किंवा काही आता एक्झिबिशन मध्ये तुम्ही स्टॉल लावू शकता एड आता एक्झिबिशन मध्ये आपण जर बघायला गेलो तर हे हस्तकलाचं जे असतं ना ते एक स्टॉल असतोच असतो
हो
तुम्ही हे पण करू शकता म्हणजे असं टाकावपासून टिकाव
हो हो म्हणजे माणसांनी ठरवलं तर काही पण करू शकतो नाही का
करू शकतो काय
फक्त ते थोडेस पाहिजे कलेची जाण पाहिजे आणि थोडस सिरियसली काम केलं त्याच्यावर तर नक्कीच म्हणजे त्याच्यावर रोजगार पण आपल्याला उपलब्ध होऊ शकत
नक्की म्हणजे कंटिन्युटी म्हणतो ना आपण कन्सिस्टन्सी त्या तुम्हाला आयडिया आहे छंद आहे तर तुम्ही ते कंटिन्यू ते
ह हे मग आप आपल्याकडे आता सॅटिनची साडी असली समजा एखादी अशीच ती पण कुठेतरी त्याला होल् स्क्रंची तयार केले ब आता फशन म स्क्रं मुली हातात घाता किंवा केसांना लावता त्याला किती डिमांड आहे आता मग त्यातून पण आपल्याला भरपूर पैसा मिळू शकतो
परशानते पूर्वी होतो हे डोक्याला वगैरे लावायचं होतं तेसकंची वगैरे खूप होतं आधी आता परत आला य तेे खूप सुंदर होता परत आता सॅटिंग ची तुम्ही साडी म्हणता म्हणजे तेच ना एकूण एकच टाकाू पासून टिकाऊ करणार
होतेतीस
हा तेच एकच आलंय आता सॅटिनच तुम्ही म्हणाला तर एखादी प्लेन साडी असेल एखादी किंवा शेडेड असेल काय तर त्याच्यापासून फुलं इतकी सुंदर बनतात.
हो.
सॅटेची फुलं ती तुम्हाला लांब जर बघित ती आता समजणार पण नाही की आर्टिल्फिशिअल फुल आहेत म्हणून त्यात एखादा फ्लॉवरपॉट पाठ जर तुम्ही बनवून ठला तोही जर तुम्ही. एखादा तुमच्या घरामध्ये वापरून झालेला एखादा बर्णी किंवा डबा असेल. तो पण जर परत जर हे केला तर तो युज होतो आणि मग. तो परच टाकापासून टिकाऊ हा होऊ शकतो नाही का.
हो हो. खूप छान बोललात तुम्ही तुमच्याशी बोलून मला खरंच खूप छान वाटलंय धन्यवाद.